काय चाललंय?
काही नाही ते एक कानातलं माझ तुटलेलं त्याला ग्लू लावून चिपकाव लागलो
मी पण बसले टीव्ही बघत सिरियल ला ला अ लग्नानंतर होईलच प्रेम
ह ह चांगली काय?
हो होय
हस्ताय हम्म हा एवढी चांगली हसण्यासारखी हा ह हा
त्यामुळं हसले
बर बर मी
मग काय नाही बसले निवांत काय करायचं आ आता सुट्ट्या पण पडल्यात आता काही झाल माझ सगळं कमप्लीट एज्युकेशन मग काय आता घरीच आहे आता जॉबच बघते हम्म हम्म अजून लागला नाही परवा एक गेलो ऑफिस मध्ये भेटायला या म्हटलीत त्यांनी काय सगळ ते जीएसी त अकाउंटंटच होतं माझ्या रिलेटेड पण नव्हतं ते मग